हा.
हम काय चालू ये.
काही नाही या शाबूदाण केला म्हणल या खायला.
शबूदा खाल्ला हम्म काल उपवास होता ना, काल खाल्ला.
हां.
सन नई व्हत ना एवढा.
आ हां.
ते सहण झाल का मगं काही नाई वाटत अ लहान पोरायच कसं जे राहत ना समजूतोर मगं नाही एवढं हे करणार.
हां उटोस्तर त्याल दम नाई लगे असं वरडत होत.
का?
अव काहीस नाई यक बी घास नाई
लहान पोरायचं अवघड हय त्यांचं सारं झेलूनच धरावं लागतं.
चालतं काय लग्नाला? हॅलो हॅलो
हॅलो. हॅलो.